हा बोलकी काय म्हणतेस?
अगं अ माझ्या मुलाची ना आत्ताच ह्या वर्षी दहावी झाली मी तेचं म्हटलं, सखीला विचारावं थोडसं तुला कसं ह्यां क्षेत्राबद्दल थोडसं व्यवस्थित चांगलं माहिती आहे. करियरंच्यां वांटा वगैरे यांबाबत तू बऱ्याचशाच ठिकाणीं मार्गदर्शन पणं करत असतें. म्हणूंन मी तुला कॉल केलां की काय गं? कायं वाटतं तुलां? काय करायलां पाहिजे मुलांना आता दहावीनंतर?
अच्छा. मी तर पहिल्यांदा हे म्हणेलं की बाबा कि तुझा जो मुलगां आहे त्याला अ तो किती अ काय म्हणायचंय गुणांनी पास झालेलां आहे. किंवा त्याला किती किती टक्के मार्क पडलेत त्यांच्या वरून आपन मंग बघू शकतो की, कशामध्येरस आहे, हे पणं खूप महत्वाचं असतं. कारणं आजकाल कसं होतं कि जे पालक असतांत ना ते त्यांच्या इच्छा मुलांवर लाद लादत असतांत. बाबा तुला हेंच घ्यायचंय तुला इंजिनिअरिंगला जायचंय किंवा तुला शिक्षक बनायचंय. मलां काय वाटतं की त्यांनी पहिल्यांदा किंवा तू त्याला विचाराय विचारांवस कि बाबा तुला कायं करायचंय तुला कायं आवडतयं. तुला कायं बनायचंय? एकदा तो तुला कायं बोलतोय त्या पद्धतीने तू त्यांच्यावर विचार करून तुला जर त्या त्यांच्यामध्ये दोन-तीन गोष्टींमध्ये कुठलीही गोष्ट चांगली समजतं असेल किंवा त्या गोष्टींबद्दल थोडीशी चर्चा घरांमध्ये करून मग त्यांच्यामध्ये एक चांगला पर्याय बघून, तुम्ही त्याला त्याचे घेऊ शकतां ऍडमिशन. आहे ना? तिथं घालू शकतां असं मला वाटतंय.
अगदींच. अगं तुलां सांगूका सखि तुला सांगू का? म्हणजे आता आपल्या वेळेचं सांगते हं परिस्थिती जेंव्हा मी झालीं. अ त्यावेळीं खरं तरं आईवडिलांच आतां तसं नाही म्हणू शकतं मी, पणं अर्थात आई वडील पाहिजे त तेवढे माझ्यां एवढे आई वडील शिकलेले नव्हते किंवा आ आपल्या जनरेशनचं म्हणशील तर त्यावेळी हाच बऱ्यापैकी प्रकार होतां तरं त्यांनाच माहीत नव्हतं. अवेअरनेस तेवढं नव्हतं आता पाहिजे तसां, मोंबाईल नव्हते मो मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते किंवा असं काउन्सलिंग करणारे पणं कोणी असं नाहींच भेटतं होतं. की माझ्यां मैत्रिणींनी अ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मम्मी पणं ते करणारं. अच्छा मंग ती फार्मसी करते का मी पण फार्मसी करणार, म्हणजे हा एक कुठंतरी प्रकार आपल्या वेळी दिसत होता. आणि आता कसं आहे की करियर ऐवढा वाटा आहे नां पण मग एक ही पण गोष्ट आहे की हां आपणं बेस म्हणू शकतो. पायां म्हणू शकतो हा जर एकदां चुकलां ना तर वर चांदी पडणारच नाहीं तर त्यामुळें हं त्यांच्यामुळे हा जो पायां आहे ना हा पक्का करण्यासाठीच म कुठलं तरी एक चांगलं करियर निवडनं गरजेच आहे. जसकी तू मलां सांगित की त्याला किती अ गुणं मिळालेले आहेत. त्यांनंतर त्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे? तरं त्याबांबतं तुलां सांगू सं त्याला पंच्याणशी गुण पंच्यांणशी टंक्के मिळालेले आहेत आता. आणि खर तर त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती आम्हाला पण त्याने छान गुण मिळवले त्या मनात. आणि खर लहानपणापून अस अभ्यासाकडे कल थोड आम्हा क. दिसतो तो रमतो कशामध्ये. अ आता तर आमतो कशामध्ये की ग गाडी. ाडी गाडी खेला त्याला आवड त्या क ल. खेळण्यामध्ये काय तर गाडी खूप आवडते मग ती मोटार कार जी आम्ही आणलेली असणार ती. तो खोलून टाकणार म्हणजे तोडणारच अक्षरशः मग त्याच्यामध्ये असा येतो. आणि कोणते कोणते भाग आहेत काय. त्याच्या त चाल क किवा त्याला टीवही पण जर आम्ही लावून दिला ना. तर तो तेच जास्त करून बघत असणार तर त्याच्याकडे कल आहे त्याचा. मग त्याच्यासाठी आता हे जसं तू इंजिनिअरिंगमध्येध्ये आपण म्हणतो ना मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पण ह एक फीलड आहे पण मग ते सांगितलं का. इजिरिंग म्हट म्हणजे ना आता खूप आर्थिकदृष्ट्या जर आपण बघ. क. निव क्रे भी वाटयला लागलीण. चुनिटीधी ज्या आहेत केत्रात क आहेत म्ह थ. कुठेतरी अ हम्मम्.
तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनियर हा जर. क्षेत्र निवडत असताना आता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप संधी आहेत. कारण त्याच्यामध्ये ना असे वेगवेगळे भाग आहेत हा. त्याचे वेगवेगळे भाग आहेत मग. आता त्या मुलांना दहावी नंतर आपण घलो तर आपण डीप्लोमा घलू शकतो. पण मी काय म्हणते की डिप्लोमाला घलण्यापेक्षा. अकरावी आणि बारावी पूर्ण केलीच तर तो थोडा गोटा पण होतोय आणि त्याला थोडंस ज्ञान आपल्यापेक्षा. म्हणजे आपल्यासारखं नाही म्हणत पण निधान चांगलं बाहेरचल. अ हे होऊ शकते आगलान होऊ शकते कि बा बाहेर काय काय चालेल काय नाही. आणि आजकालचे जे मुलं आहेत. ना ते बाहेरच्या गोष्टी लवकर शिकतात त्यांना लगेच समजत. णज त्यां जो म्हणजे काम करण्याची पद्त असते ना ती. व त्या. तुला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ना अे वेगवेगळे भाग आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या. संधेत. कारण त्याच झालं अस की आजकाल सगळेजण काय करतात आय. जात आय टी आयी व असतात सगळेण कारण आयटीला कस. पगार जास्त भेटतो म्हणून त्यांना वाटतं की चला बाबा आपल्याला पगार चांगला भेटतोय. आपण आय टी मध्ये जाऊ आणि आयटी शिकलं की आपलं आयुष्य कसं मजेत जाईल. पुढचं भविष्य आपल्या सांगलं जाईल. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मेकॅनिकलमध्ये. तुम्ही शिकला मेकनिकल फीलल्ड घेऊन त्याच्यामध्ये. असे एक स्पेशल विषय असतात. मेकॅनिकलमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तम् त्या पद्धतीने जर तुम्ही शिकला ना. पुढं खूप म्हणजे खूप त्याच्या नोकरीच्या एवढ्या संधी येत. तु कं स्वतः बून घेते तच्या गुण अस. पद्ती अग विशेष कोण म्हणावे लागतील त ते शिकलेले असाल तुम्. तुमच्याडे त्याचीडग्री असल तर कंपनी स्वतःून तुम्हाला बलावून घेत. आणि अशा व्यक्तीला ना. कपडे स्वतः म विचारते की तुम्हाला किती पगार घ्यायला आवडेल. तुमची पगाराची अपेक्षा काय आहे. तुला माहिती नसल तर सांगते कारण तुमच्याकडे जर ते गुण असतील ना तर तुम्ही. हून तुमच पगार ठरवू शकता आणि एवढी तुमच्यामध्ये ताकद असते. आणि ते खरोखरच असत बरं का हा अस हा खूप मागणी अस.. खुप मागनी असते तुम्हाला. तर तुमच्यामध्ये तेवढी ते शिकण्याची क्षमता असली पहिले तुमच्यामध्ये तू हुशार पण... शिकला पाहिजे तुम्ही अगदी सहजपणे ते शिकू शकता आणि करू शकता.
अगदीच त्याच सांगू कस की तुला कस. अं त्याला एकतर आधीपासून शेतीकडे पण त्याचा ओढा आहे. म्हणजे आता त्याच्या वडिलांनी नाही.. केलं आम्ही आता बऱ्याच वर्षांपासूनच राहतो शहरामध्ये. पण तो गावाला गेला ना त त्याला फार आवड आहे. तेनचि पण पण प्रॅटलीकली अंअं.. प्रॅक्टिकली ते शक्य नाही ना पण म्हणजे आता तो ठीक आहे त्याला आवड आहे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत... पण आपण जर पुढचा विचार केला भविष्याचा विचार केला.. तर शेती क्षेत्र कसं थोडस बिनभरवशाचं क्षेत्र झालेलं आहे.
नाही नाही नाही तुला मला असं म्हणायचं की तूझी बोलतेस ना.. ते तुला तस वाट वाटतय पण तसं नाहीये जर तुम्ही आधुनिक शेती.. तिकडे वळताय ना तर तुम्ही शेतीमध्ये खूप असे वेगवेगळे प्रयोग करू शकता. अशी खूप अशी अशी अमेरिकेमध्ये वगैरे बाहेरच्या देशत... त्यामुळ शिकून आलेली मुलं सुद्धा शेती करतयत. कारण का त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचंय काहीतरी वेगळं घडवायचंय आपल्या इथे. तर ते आधुनिक शेती करू शकतात आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतात कारण तुम्ही जे... आपण पारंपरिक पद्धत सोडून जर काहीतरी नवीन आधुनिक शिकलो ना त्याच्यामध्ये.. करण्यासाठी तर तुम्ही करू शकता. अ आणि तुमच्यामध्ये ती काय म्हणायचं. हे असते करण्याची. अ क्षमता असते, हा धमक पण असते तुम्ही ते करू शकता. आणि मला वाटतं की तू त्याला ते थोडस चांस ते पण तुला.. तू त्याला संधी द्यायला पाहिजे की बाबा तू इथं काय करू शकतोस तुला तुझ आवड आवड आहे तर. आणि कृषी प्रधान देशामध्ये मला असं वाटते की तुम्ही त्याच्या ते... म्हनतात ना तशि कॉलेज पण असतात ना कृषी तांत्रिक विद्यालय वगैरे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण चांगले शिकवले जातं तिच्यामध्ये पण चांग.. चांगली संधी असतात तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर अशा..
बरोबर. पण अगं आमच्या इकडे इतकं अ म्हणजे इतका प्रॉब्लेम झालाय ना इतकी समस्या झालेली आहे. ना आता अ आता.. जे शेतकरी वगैरे आहेत ना म्हणजे आता माझ्या माहेरच पण सांगते किंवा इकडे सासरी पण सांगते बरेच... मुलांचं वय झालेलं आहे आग.. पण मशीन उद्योग असल्यामुळे ना लग्नात मुली पण भेटत नाहीयेत. मग मला तीच कुठेतरी एक हे वाटते कि... हम् हम्म हम् की करिअरच्या वाटत हम् हम् हम्म.
करिअरच्या वाटा.. खर तरर असं मुलींच्या डोक्यामध्ये काय बसलेलं असते की नोकरी करणारा मुलगा हवा. मग ते शेती म्हणले की थोडसं त्यांना वाटते अरे हा शेती करतोय म्हणजे आता याचं काय उत्पन्न असेल. काय कमत असेल असं होऊन जाते आणि ते सांजिकच हे. ऐंशी टक्के मुली तर तुला अशा भेटतील की ज्यांना चांगली नोकरी करणारा शहरामध्ये राहणारा.. एकदम असा टिपटॉप असा मुलगा हवा असतो एकदम असा खूप.. चांगला हा असा मुलगा हवा असतो त्यांना. अ पण असं तश काही काही मुली सुुद्धा की ज्यांना शेतकरी नवरच चालेल. किंवा त्यांना पण असं काहीतरी वेगळं करायचं असतं पण ते खूप कमी सापडत म्हणतेस ते बरोबरच आहे तसं बघायला गेलं तर..
अगदीच आणि मग त्याच्यामुळे कस होणार की आता आता ठीक आहे त्याला कस.. ता नवीन रक्त आपण म्हण नवीन रक्त त्याला सगळ्या गोष्टींची उमेद आहे जोश आहे सगळ्या गोष्टी मी मान्य करते पण एक आई म्हणून किंवा एक पालक ण मण गो ब ला बा मी त्या काय सगित त आधी तुझ काय डिप्लोमा असेल डिग्री असेल ती आधी एक तू पूर्ण कर ती पूर्ण झाल्यानंतर मव तू शेती कर काहीच मला अडचण नाहीे आणि मग शेती करत असताना तुला जर अडचणी आल्यात तुला जर वाटायला लागलं की नाही नाही मी जे विचार केला होता त्याना शेती करण हे मला जास्त अवघड वाटतय कारण तिथे क काम अर्थात जास्त अस किंवा बिनभरव क्षेत्र यासाठी म्हटले मी कारण एक नैसर्गिक त्या भरपूर येत असतात ठी त्यापुढे तू काही करू शकणार नाही आता सपोज दुष्काळ पडला तर तिथे तू काहीच करू शकत नाही महापूर आला तिथे तू काही नाही अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळी तू हताश होणार निराश होणार तर त्यापेक्षा च गो म्हणजे त तुझा एक दुस पर्याय म्हणून तुझे शिक्षण आहे त्या आधी पूर्ण कर आणि त्यानंतर मग तुला जायचं तू नक्की शेती करू शकतोस असं मी त्याला सांगितलं